हा.
हा, बोला जेवला काय?
होय जेवण झालं बघ आता.
होय झालं की जेवण झालं आणि भांडी ते ना
झाली भांडी तीन घासून झाली
अ हा हा
तुमचा आवरलं सगळं
माझं पण आवरलं सगळं जावं मिस्टर ते जेवालं होते त्यांचं पण आवरलं
हम्म हम्म हम्
अ मुलं माझी तिकडं येत एकटा सांगलीला आहे आणि कुरुंदवाडला आहे
म्हणजे बाहेरच असते म्हण तुमची पण मुलं
कॉलेज ला ते म
पाहुण्यांच्या जवळ ठेवलंय का असं हॉस्टेलवर
नाही पाहण्यांकड आहे सांगलीत काय तिथं माहेर आहे तिथं राहतोय थोरला आणि ढाकटाय तो कुरुंदवाडला नंदेकड आहे
हा हा
आता ह्या वर्षी गाठलंय कुठ गावात आता आपल्या नाई बरोबर म्हणून तिकडच घातले हा
हम्म हम्म हम् मग कश कुठल्या म्हणजे किती क कितीवी ला आहेतगता ती पोर
मोठा मुलगा आता तेरावीला गेलाय आणि आता अकरावीला
हम्म हम्म
हम्म
मग काही सायन्स ला आहेत का
नाही मोठ्याला सायन्स म्हणत होत पण त्यान नाही घेतलं कॉमर्स घेतलाय आणि आताय परत आर्ट्स घेतलाय बाहेरचा एक्झाम त्यांनी द्यायला येतात म्हणून आपलं घेेतलाय त्यांन परत आता
हा हा
हम्मम ते बारक्याला काही ऐकत नव्हता तरी पण पास झालाय मार्क कमी आहे त्याच्यामुळे आर्ट्स घेतलाय त्यान पण आत्ता
हा हा
हम्म
काय कुठली तर कोर्स बर्स करायला लावायचे परत बारावी झाल्यावर
होय तेच क घलायचं परत आहे एम एस सी आय टी ते जरा
हम्म हम् चालत ठीक
हा कोर्स करायचा एखादा.
हम्म. म्हणजे आता इथच होती ग म्हणजे. तुमच्या गावातच होती का?
इथच होती हायस्कूल ला होती.
हम्म हम्म हम्म.
हम्म. तिथ तुम्ही मुलाला घाठलाय तिथे कितीवी पर्यंत आहे शाळा.
त्यांची आता दहावी पर्यंत आहे तिथं परत इस्लामपुरात परत अकरावी, बारावी
हा.
त्यांचे ह त्यांचे शक्यच आहे.
हा हा बरं झाल की
हम्म मग की आता म्हणतेो बारावीपर्यंत काढायचंच नाही तिथ ना
होय.
बरं करूनच मग परत कुठल्यात तर पटवायचं.
होय अकॅडमी वगैरे लावायची परत.
हम्म तेच की
आपल्या इथं भारतीला पण होत की बारावी पर्यंत तासगाव मध्ये-
अ खरं एक वर्ष घातलं भारतीला बसत लय ताप- तु पी
हम्म हम्म.
बस बघ किती फुल्ल सगळी मुलं आपल्या गावातली-
लय लय गर्दी बस ला.
म्हणतानाच नको म्हंटलं.
होय.
आणि आपल्याला आणि काळजी हो कशी जाते आता आणि काय जाते. त्यात आणि वेळेत आली पाहिजेत गेली पाहिजेत. पोर आणि बाहेर काय? बाहेर काय करतेेत एकमेकच्या नादाने हे पण आपल्याला काही कळत नाही हो. म्हणताना आपलं मागच्या वर्षीपसन घातलंय बाहेरच.
तेच टेन्शन येतय मुलांचं.
आणि अभ्यास करत नाहीत ओ पोर.
नाही नाही नाही करत.
हम्म.
आमच्या थोरल्याच काय नाही ऐकतोय तो पण बारका लही धमवतोय.
हम्म हम्म हम्म.
ते काय दमवतय म्हणजे पार अस रडकोंडी ला आणून सोडतय. हम. आता हाय व्यवस्थित
बाहेर पडल्याशिवाय पोरांना पण कळत नाही कसं राहायचं सहन करायचं.
ते आहे खरं.
हा मला पण म्हणतेच सगळीच. एकच पोरग त्याला पण बाहेर ठेवलंयच म्हटलं तेच्या आयुष्याच कल्याणासाठी ठेवायला.
होय की होय नाही ठेवलंच पाहिजे आणि आत्ता आठवी ला आहे काय तो?
आत्ता आठवी ला आहे.
हा हा हा अभ्यास तेन करतोय.
करतोय ते तर करूनच घेत्यात. तो अकॅडमी ना आहे ती. त्या ज्या वळी त्यांनी अभ्यासाला बसवत त्यावेळी केलाच पाहिजे असं हे नाही?
हो बरं ते.
हम्म. मी इथली गावातली आहेत चार, पाच. चार, पाच पोर आहे ती इथली.
हा हा.
त्यामुळं राहिलय तिथं
हा एकमेकाच्या संगतीन राहतात.
तेच की.
हम्म. आ इथं आपल्या इथं पण निवासी शाळा हाय की
होय हाय की
पण तिथली मुलं लई वांड
हम्म आणि ती असं म्हणजे खालच्या जातीच्या पोरां नी जास्त प्राधान्य. आमच्या इथलं होत कांबळे गल्लीतला होता एक मुलगा तिथं. आता दहावी झाले त्याची.
हां
म ते अ हे होतय.
आपलं इथ होता?
होय आपल्या इथंच
हम्म हम्म मी होतं जात होते कि तिथं दोन वर्ष चपाती करायला.
होय काय?
होय आत्ता गेल्या वर्षी पासनचं सोडलय.
हम्म हम्म
हम्म स्वयंपाका स स्वयंपाक किचन मध्ये होतो.
हम्म हम्म हम्म हं मग तिथं पेमेंट
पेमेंट तिथं होतं कि साडेसहा पर्यंत होत.
हम्म हम्म मग तुम्ही मग चांगलं हो त की का सोडलंसा मग?
तर टीचर सकाळी किती दहाला जा गेलं कि दोनला यायचं. मुला ना वाढून करून आणि चपात्या म किती दीडशे दोनशे चपाती. मग ते आचारी हा आचारी होते त्याने पण कधी तर आले तर यायचे नाहीतर सगळं आम्ही दोघीच करणार लोड व्हायचं हो. हां दोघी होतो मी आणि इथं मोरेची एकती हायती.
हम्म हम्म
दोघे होतो मग सगळं आम्हीच करणार. लोड व्हायचं सगळं स्वयंपाक ते नको वाटायचं घरात पण स्वयं स्वयंपाक करा तिथं पण स्वयंपाक करा.
होय तेवढं मात्र हाय खरं.
हां मग त्या मुलांना वाढून करून आपली स्वयंपाकाची मोठी पातेलं तेन घाासून मग घरी यायचं
म्हणजे सगळंच करायचं होय?
हा सगळंच करायचं, परत पाचला गेलंय की मग परत आणि सक दोन दोन भाज्या आणि सॅलेड, लोणचं, जेवण तेण चांगलं असायचं, पण लोड होतो तो
हम् हम्म हम्
परत रात्री यायला आठ साडेआठ वाजायचे, मग रविवार तर नॉनव्हेज बुधवारच नॉनव्हेज, हा आठवड्यात दोनदा नॉनव्हेज असायचं. आठ आठ नऊ नऊ किलो आणायचे चिकन ते.
हम्म
हम्म त्यांनी आले तर येणार, नाहीतर आम्हीच करणार ते.
हा मग लोडच होते की हो नुसत चपात्या म्हंटलं की चालते ना
हा चालतें
ते सगळंच बनवायचं म्हंटल्यावर हे होतेच की
एक कडधान्याची भाजी बनवायची आणि एक वल्ली भाजी बनवायची आणि नाही वल्ली भाजी वेगळी आणि पातळ भाजी वेगळी आमटी वेगळी अच्छा तीन भाज्या असायच्या
सकाळ संध्याकाळ
सकाळ संध्याकाळ चपाती भात सॅलेड सकाळचा नाश्ता आणि
हम्म
अंडी
हम्म हम्म
खायला भरपूर आहे खरं म्हणजे चांगली सोय आहे शाळेमध्ये या
हम्म हम्म हम्म हम्म
हम्म काय खरं मुलं शिक्षण घेणारी हे त्यात खाणारी हातात मस्ती करणारे करायचं
तेवढं पैसे घालून आई वडील घालतात म्हंटले वगैरे अभ्यास पण केला पाहिजे ना तस
हो आपलं इथ तर तर फ्री मध्येच आहेे
होय फ्री मध्ये
होय फ्री मध्ये
जेवण पण काहीतहिलेलं ना ज्यांना कोण नाही आहे त्यांना आधार कार्ड दाखवून जेवण मिळवतो तास पत्र होत वाटत की
इथं नव्हतं शाळेत तिकडं दुसरीकडे कुठ तर होत
हा तेच क दुसरीकडेच क ते पण चांगलं असायचं मला
हां हां खरं त्यांनी बाकीच्यानी पण फायदा घेत होते वाट
होय नसणारे पण घेत होते आणि असणारे पण घेत होते अस हम आणि भरपूर हि माणूस लगेच ते हे करते नाही सगळ्याचा फायदा उठवायला बघ
मग काय तेव आजकाल माणसलेही बदललेत
हम्म होय की
पहिल्यासारखं काही नाही
हम्म
का माणसांच्या पण चुका नाही आहेत खरं महागाई पण वाढल्या
होय
आता मगाशी भाजीची पेंडी घेतली बघा वीस रुपयेला एक. मेथीचे केवढे उगाच एवढी एवढे होती आणि.
तरी तुम्हाला बरी मिळाली. बाजारमध्ये गेल्यार हा. हां.
मग घेतली भाजीला पण काही नसतय आठवडं काय पुरत पुरतंय होय आठवड्याच.
तरी रविवारी पन्नास रुपयाला सांगितलेली मेथीची भाजी.
हम्म.
होय.
मग काय करायचं.
आता एवढ्या भाज्या माहाग झाल्यात
होईच की.
हम्म.
आणि भरपूर वेळ लागतोय.
मग काय.
तरी तुम्ही तासगावात ना ते आणत त चला भाजीच का आपल्या हेथ कवट्याच.
नाही कवट्यातच घेतोय.
हम्म.
नाही पुरत म आधी मधी लागले तर मग. आ सासू घेऊन येत्यात जाऊन.
हम्म हम् हम्.
हम्म डब्या तेन असत्यात ना डब्याला ते लागतात भाजी. आपण बाहेर जरा चार माणसांच्या जेवायचं म्हणल्यावर पाहिजे कि व्यवस्थित हम हम. ह् घरात चालते एखादी आमटी केले रबरबीज खाल्ले.
होय होय.
हम्म.
मग आणि काय.